हॅलो हॅलो
रिकामा ऑडिओ
हॅलो हॅलो
हॅलो हा येतोय की
आहो तुमचा आवाज हा नाही आहो तुम्हालाच केला मी आता मगाशी तुमचा आवाजच अर्धा कट झाला तसा चालत नसेल ना ब्रेक झालेला मध्ये आवाज हा तेच की म्हणजे तुम्हाला मी बोलते पण तुम हो तिकडे आव तिकडे भाय
ह ते आजे पण कॉल तसेच होत होते माझे हा चालतय अस काय नाये परफेक्ट
होय का बरं नाई. मला माहिच न्हवत माज माझ कर काय नाही तस एखांद वेळेस चेक केल म्हणजे करतील. पण व्यवस्थित आणि काय माहित नाही मला पण मा पण हा दु तर आज कॉलय ना. मग असं पण झालं तर तो
हा हा ह्याच्या आधी केलेला का नाही त्या मॅडमांना मी कॉल
हा.
ते पण सांगत होते अस कुठ काय परफेक्शन एवढ अ नाही चेक करत. फक्त त्यांच ॲप ओपन होण्यासाठी ते टास्क येतात.
ओके असंय का हा मग ते म्हणजे माहिती तर पडतय ना असं काही माहिती नाही. आपणच डायरेक्ट असं करतोय ना मग ते उगंच चुकायचं माहिती असलं की बरं पडत तर ना असं.
हा.
हो बर बर मी म्हणजे दोन तीन वेळा केला तुम्हाला तुमचा आवाजच येईना झालंय मला. असं झालं. म्हणून मी असं ते ब्रेक झाला तो.
हा हा.
तुम्ही काय कर आता घरातच असता तुम्ही पण?
हम्म
अ ह अ हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो
एकशे तीस पे करायला ला
हॅलो आवाज येत य तो का ताइ तुम्हाला मी बोलतेय ते हॅलो हा येतोय का आवाज?
हॅलो
हा आवाज येतोय का तुम्हाला?
बर बर
हो हॅलो हॅलो हॅलो ताई हॅलो, ताई हॅलो तुमचा आवाज येत नाही तुमचा म्हणजे तुम्ही बाहेर करताय का काही काय म तोच आवाज येतोय मला हॅलो हॅलो
हॅलो हॅलो तुमचा आवाजच येत नाही ओ ताई तुम्ही बाहेर आहात तर पुन्हा करते कराल का फोन म मी ठेवते मी पुन्हा करते तुम्हाला फोन